हॅलो? हॅलो?
हॅलो? हा आवाज
आला हो हो. असा कसा येतोय काय माहिती?
हा आता येतो णा क्लिअर? आ
हो आला नाही ब
हा.
हो. त्या वडगावच्या सुपरवायझर नाही का अंगणवाडीच्या?
हा. हा हा.
पावरा आहे ना बिलाडीच्या
ण त्या
हम्म. ते आजी ना आमच्या हम्म. हो आमच एक एकच फॅमिली ना हो. माझ्या पप्पा ने त्यांचे का हो. हो. हो.
हम्म. ओळखते मला ती चांगली. ते जास्त काही येत नाही मला दिसत नाही जास्त पण रा ते भेटते ती क कधी कधीे भेटते चांगली बोल चांगली बाई आहे.
हम्म. चांगलं आहे ना माय पप्पा आहे, माझे पप्पा आहे ना त्यांचे काका हा.
हा हा हा.
त्या तिकड राहतात आता शाध्याला राहात ते आणि आम्ही हो माझे प पण त्यांचेच का काय ते पण हो. बिलाडीला आहे ना आमचीच फॅमिली राहते ना.
हो.
त्यातरी राहिल्या असते इकडं असं वाटत मला तर
इही होऊन गेलं असं काम हो ती पण चांगली बाई आहे. आणि जेवढी सु तुमची सुपरवायझर फील्डवर जाऊन स्वतः वजण उंची घेते ना तेवढं ह काही नाही करत पण इथं पण तेवढ काम करायची गरज पण पडत नाही कारण ह्या इकडच्या ज्या अंगणवाडी सेविका आहे ना त्या खूप चांगलं काम करून घेतात त्याच्यामुळे तिला काही येऊन जास्त बोलण्याची काही गरजच पडत नाही वाटत.
हो. आमचे तर बिचारे दर आठवड्यामध्ये एक, दोन दिवस येतच बसते बिचारी काय करणार.
हो ना स्वतः वजन घेते.
वजनूंच्या मोबाईल मध्ये पण भरून टाकायच्या आहेत मग
हा मग हे काय करतात मग बाकी
ते भरते ना ते येते ना त्या महिन्याला तिच भरून देते स्वतः भरून जाते ती
ह मापात
ती की मोबाईल ह्याना सांगत होती ना म्हणे तुम्ही का मोबाइल म ते बरायला एवढं हे लावतात म्हणे ती बाई म्हणे
ह मोबाईलमध्ये पण भरत नाही का त्यांच्या अंगणवाडी सेविका ते गी तिनचण मॅडम
भरतात त्या बन हो मॅडम आले का त्या मॅडमच भरून देतात.
आणि त्या बाईला लोड
मग कितीकदा भरून जाते ते हो. अजून चुकीचे टाकले राहते ती पण एडिट करून देते बिचारी. तिथच सांगत होते ना त्यां
हा म्हणजे बोरडीपाडला सुटता गेली ली आणि स्वतः वजन लोकांना बोलून वजन घेते म्हणजे काय कमाल त्या बाईची.
मग स्वतः जाते ना.
हम्म छोट
म कोणी नाही राहिलं ना पायी परी येऊन जाते मॅडम फाट्याहून पायी होऊन जातात. हो पाई पण येऊन जात्यात. सवयेत.
ठीक नाही का लसीकरण कधी होते. काल का परवा तू तुमच्याकडे. परवा ना हा हा. त्या दिवशी त्या दिवशी राकेश सर आले होते, ना आम्ही लंगडी ला लंगडी घोटाडी इकडे गेलो होतं. सर्व करायला मी वोडगावरून अशी गेली. मग आलं परत तर ती भेटली होती. इथे फाट्यावर. म हे आज कोणाचं लसीकरण हे पण माहिती नव्हतं पण आमची मी मीटिंग लावून दिली म्हणून मीटिंग ला गेली म्हणून सांगत होती. तुझा आवाज येत नाही ग अंजली.